हॅलो.
हा बोल काय करायल्यास.
काय नाही बगं बसलोय. तू काय कराल्यास? हॅलो.
हा जेवलीस का?
हा जेवण झालय बघ. तुझं झाल?
झालं घे.
हम बराय काय तब्बेत तेन.
हाय बाई तुजं.
आहेत पण म.
हम्म काय नाही निवांत आहे बगं. जरा बाजार भरून. ठेवायच आता.
होय. बाजार कधी असतो गं तुमचा आठवड्याचा?
अ शुक्रवारी असतोय. कालच होता. मग काल जरा वेळ मिळाला नाही. म्हणताना आता भरून ठेवायच.
व्हय. मोठा भरतोय का बाजार तुमचा.
होय अ दोन ठिकाण असतय ना आमचा बाजार.
म.
हॅलो हा बोल की.
हा बोल की.
मग काय का आणलाय माळव.
माळव काय वांग हिंग
हम्म
वांगी गोबी आणि अ दोडका
हा
पालक भाजी
तुमचा कधी असतोय हम्म
महाग झालय की काय म रेट जास्त आहे
होय एवढंस कोबीज गडडा पंचवीस रुपये
होय
हम्म पावशेर पण नसल ते
ना म्हणता ना
पावसाळच नाही तर कसं शेतकरी तर कस रेट कमी करणार आहे हम्म पावसाळाच नाहीनी
हो कोथिंगरची पेंडी बघितलीच काय एवढी एवढी हाय आणि पंचवीस रुपये तीस रुपये सांगत्यात व्हय आमच्या इकडे पंचवीस रूपये तिसला द्यालतीत खर एवढी पण चांगली नव्हती असं ताजी टोटवीत नव्हती होय
हम्म
बक्की बाई कसं करायचं सांग क एवढं महाग झालंय जर अस पाऊस पण पडन्यासारक पाहिजे कि होय होय
सर्वसामान्य लोकच कस राहाच सांग
अगं आमच्या इथं कपड्याच दुकान पण येतेय
हम्म आमच्या इथ पण होत का स मसाला प्ला ते खारीे शेंगदाणं कुरकुरे हे ते
होय खयला
बेकरी पदार्थ
आ
बेकरी पदार्थ
व्हय आमच्या इथं पण येतय बाई बेकरी पदार्थ
हम् मुलांना व्हायचं पण अवघड होतय बाजारात
हम्म
म बेकरी पदार्थ चांगल व्हय आंगाला
होय होय
अं बाजार पण एवढासा भरलेला असतोय त्यात गर्दी
होय होय
एकटा बाजार घेणार असंतय खर चार जण संग येत्यात
काय
त्यात मुलकाची महागाई आणि वेगळं असं काय नसतयच एका ठिकाणी तेच एका ठिकाणी चार आयटम असल कणी तेच चार आयटम सगळीकडं असत्यात मी तर काठभिंडी शोधालतो मला मिळालीच नाही
हं येते
तेची आमटी छान लागत्या नई
व्हय व्हय
टोमॅटो हे तेन घालून केेल्यावर
होय
आणि बाकी काय म फ्लाॅवर एवढा एवढासा आय तो पन्नास तीस असं लावल्यात
होय
आणि बाकी बाजार कमी आणी खायची गाडे जास्त
आणि बाजार पण माळवं पण कस आता लईच औषध मारलेलंच असतय त्यांनी
होय होय आमचे
हम्म
सकाळी असतोय आग लय धावपळ होतंय, सकाळची काम आवरायची कशाला जायायच घरी येवढं ऊ ऊन म्हटल्यावर त्यात आणि गर्दी काहीच नको होतंय जाऊदे दोन आजच्या पुरता बाजार म्हणे
आमचा नाही, आमचा संध्याकाळी असतोय
होय
पाच सहाला बाजार चालू होतोय
हम्म
म मी तर काय इकडनं जाता जाता मम्मीला घेतो. आणि तसचं तिकडल्या तिकडं जातो बाजारला.
होय
दोघी पण जाऊन दोघी, पण संघच यायला येतंय
होय होय जायायलाच लागतंय, आणि म्हणजे आपल्याला काय काय पाहिजे ते घ्यायला येतंय बाजारला-
हो आणि डब्याला कसं- कडधान्य पण लय नेऊन चालत नाही नई-
होय माळव पण लागतात, थोडं थोडं आणि कांदे, बटाटे पण तेन सगळं बाजारातून अनायला लागते नाही, दुकानात कसं एक, दोन रुपय आणि जास्तीच जास्त असतं, तसं आपला आठवडा बाजारमध्ये जरा कमी असते रेट त्याज.
म्हणजे शेतकरी लोकांकडे मागितले कने रेट कमी करतयं.
होय होय आणि शेतकरी- शेतकऱ्यांची लोक शेतकरी लोक जे असतात- तर तेनी त्यांच्याकडं माळव पण छान असतात ताज असतात आणि आपल्या आपल्या गावातले असतात की जरा बरं पडते आपल्याला माहित असते ना, कसं म्हणजे काय कुठलं औषध वापरत काय वापरत म्हणजे एकेकजण बिन औषधच पण होत नाही
होय सेंद्रीय खतावर
होय होय
बाकीच आता कसं काय जळन, जे ते आता हचच चालू आहे औषधाच-
होय नंबर.
त्यामुळं काय नको वाटते, आणि एवढं असं चवीला पण नाहीर माळव-
होय ना गं अगोदर किती छान असायचं नाही का- काहीच नाही आणि जास्त पण आता फ्लावर आणि कोबीज तर घेऊच नकोस बघ- त्यावर लय औषध फवारणी असतेया, त्यामुळं हे कॅन्सरच प्रमाण तेन वाढाय लागलंय. आणि महिलांच्या तर लयच- प्रमाण वाढलंय कॅन्सरच.
चालतंय घे आता पुढल्या वेळीपासून लय आता घेणार नाही कालच मम्मीला म्हणालतो- येवढं महागाचं घ्यायचं ते घ्यायचं- सध्याजरा औषध फवारणी, असायची म्हटलं-
आणि अगं ते कस असतय, माहिती काय ते जास्त औषध फवारणी केल्याशिवाय ते फुलतच नाही ना- त्यामुळं तेच्यावर लय औषध असते. आणि काही पण भाज्या आणलेस, तर पहिला धुवून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात धुवून तेन ठेवत जा-
होय होय तसच करतोय मं.
आणि कस औषधाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुये लगेच परिणाम करत- ते आपल्या शवर आता आपलं शरीर पण कमकुवत झालेलं आहे तसं म्हणजे अगोदस पौष्टिक असायचं आता कुठलं पौष्टिक म्हणून काहीच नाही सगळ्या औषधावर चालूय-
हम्म.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
आणि पहिला कसं सिडनेबल यायचं नाही सगळं-
होय होय.
ही वाळ्यातंदो हंग्या असयचीशी- आण- तसं काहीच नाहीेयं सग- गर्ज प्रत्येक सीझन ला सगळं हाय प्रत्येक सीझन ला सगळं हाय-
होयं होयं. चालते की तुम अ तुला करतेय ना?
हा हा चालते ठेऊ का? मी पण जरा आवरते.
बरं बर.